हॅलो
हां बोला ना,
हम तिकड किती वाजता जायला लागतं?
कुड
आपल्या इथं लॉज वर
सात वाजता
एक घंटा आज ावांगाव बायपाससच आहे वाटल ना
हो ते आपण हिंगणगावला रस्त्या इकडे येत नाही का?
हा हा
त्याच्या जास्त थोडं समोर तिथून श
पण त्या पण त्या लॉजवाल्याचे तुम्ही हिंगणगावचे कस्टमर खराब करून टाकले आहे ना,
हिंगणगावच्या नव्हत्याच म्हणा एक दोनच होत्या.
अच्छा
हम्म
स आहे स आहे
अरे लइ खतरनाक खतरनाक
हाव.
दोन सख्या बहिणी.
हा
परवाच्या दिवशी गोष्टी दोन सख्या बहिणी सख्या त्यांच्या आपापल्या बॉयफ्रेंड सोबत आल्या त्या सोबत अस याच्या पेक्षा शॉकिंग हे आहे की सखा भाऊ सखी बाई
हा
भाऊ आला तिच्या गर्लफ्रेंडसोबत बहीण आली तिच्या बॉयफ्रेंडसोबत
हा
भाऊ होता छोटा बहीण होती मोठी आणि त्यातला चौगा पैकी एकाच कोणाचा तरी बड्डे होता चौघाने बर्डे सेलिब्रेट केला आणि पैसे पूर्ण रूमचे याचे त्याचे त्या भावाने दिले. अशे अशे कस्टमर
भाई भाई भाई भाई किती कॉमन झालं नाही सगळ्या गोष्टी आता.
हम्म आता या वातावरण आपण पाहून नाही ना म्हणून आपल्याला ती बाई. नोतो मी पावर आहे कनी आता एका एक दीड महिन्यामध्ये. खतरनाक खतरनाक येते. काल अडीच तीन वाजता काल पोलीस ची गाडी आलीती. त्यांले रूम पाहिजे होत्या. अरे एवढे वाजवतो तिथे जोरान खड खड खड खड उघडलंच नाही.
त्याले रूम कायला पाहिजे होत्या.
देस हेच्यासाठी.
पोलीस आले. अरे भाई.
ते येते ना त्याची एक स्पेशल रूम त्यांनी दिलेली आहे ना. हम्म
बिजर कामा
हम्म.
त्याच्याकडून पैसेेपण नाही घ्यायला लागत.
पैसे नाही देत ते.
हम्म हम्म.
सही हे भाई.
मु ब ते
हम्म लॉसचं त्याच्यासाठी आता फेमस झालाय ना. कोणी बाव राहायला म्हणजे इमर्जन्सी आहे थांबा लागल अशतला विषय नाहीच आहे आता कुठे आहे ना.
हा पाच पर्सेंटेज म्हणजे एकदमच इमर्जन्सीवाले..
हा.
बाकी तर म्हणजे कपलच चालते.
हम्म हम. डेंजर असा बा.
पैसा ह्यातच आहे पण आता मी एक दीड महिन्यातनं जितकं ऑब्झर्व केलं त्यांनी त्याच्या मोजकीच कस कस्टमर आहे असं म्हणजे एकदम दूर दूर आहे तेे कसातला विषय नाहीये मोजकच कस्टमर आहे. मोजून वीस तीस लोक आहे फक्त पण त्यांच्याच कंटिन्यू इंटऱ्या झालत्या हप्त्यामध्ये.
हो.
बाकी मग आता असं इकडलं तिकडे येते.
हा कारणजती लॉज आहे ना एक दोन गावाच्या बाहेर आहे तिथेी
हा हो काय होती मॅम कॉल तर-
मॅडमशी अँपवर बोलू.
कधी आत्ता?
नाय आता नाय हम्म सकाळी.
हा हा.
हम्म
मॅम म्हणे करू म्हव चालो-
केलं मॅडमने-
हो मॅडम न केले इकडे मध्ये मणे-
अच्छा-
हम्-
मला नाही म्हटलं मी माग सांगितलं होत ना अी मरा गडी नाही आहे करा का-
बुरट साहेब अस हलता-
हा हा
त्यांनी पण खूप मोटिवेशनचेच्या हा देऊन दिले मले.
काय म्हटलं?
मोटिवे्शन एकदम हाय डोस देऊन दिलंते म्हटलं मला
ह हा हा हा.
वेल्थफुल मूवी देखो रिस्टार्ट करो प्रोग्रम मे आ चंद्रपूरे आ स वैस.
हा हा आता उडानी उडान झालं ना.
हम्म.
को आला असेल ना.
नाहीऐ कोणाच नाला.
हम्म मला नाही आलाच. ह. करणार आहे का स्टार्ट? हा ह. विष त्याच्या हम्.
नाही ह. इच्छा असे नाही इच्छा नाही म्हणून पण तो हम् हम.
सध्या आपल्याकडे जवळ काही आहे नाही.
हम्म नाही पण एक गोष्ट आहे जर स्टार्ट करायचं ना तर बा म्हणजे इन्कम सोर्स एक चालू पाहिजे. जव्हा कुठं चालू करायला माझा- नाही करताय.
कारण तो सो जसा जोसा आहे तो कधी पण बंद पण पडू शकतो. आणि बंद पडल्याच्या नंतर इतके वाके लागते मग
सोर्स इन द सेन्स काय आहे की? जर प्रॉपर बॅकअप किंवा हे आहे ना तर मग नाही- म्हणजे काय म्हणू शकतो सिस्टीम सिस्टीम म्हणतो ना आपण-
हो.
अरे हर्बल लाईफ मध्ये एवढं जबरदस्त सिस्टम आहे इकडे थामणगावचं
हा हा
कारण आता समजा तुम्ही आता त्यांचं मॅक्सम वेट गेन वेट लॉस्ट चा लतं तुम्ही जर माझे कस्टमर आहे मी तुम्हाला वेट लॉस साठी जर दिला म्हणजे त्यांची चार हजाराची समथिंग काहीतरी किट येत
हां.
तर चार हजारची तिकीट आणि पाचशे हजार रुपये ते याचे येते. पूर्ण महिन्याभराचे ट्रेनिंगचेहेचे त्याचे नॉलेजचे तर त्यांचं म्हणणं असं आहे की बा तुम्ही रोज आमच्या झूम मिटिंगमध्ये याच या कंपल्सरी तुम्हाला राहणार येनास येनच आणि रोज ते त्यांनी कॉल करते त्यांच्या कस्टमरला तुम्ही आज आप प्रोडक् घेतले का तचे डायट सांगाय डायट घेतली का पाणी किती पिले
हा
म्हणजे रोजचा त्यांचा कंटिन्यू फॉलोप चालू राहतो
बरोबर
नेटवर्क सधा एंटर नाही फेस व्हॅल्यू किंवा हे पाहिजे
माइंड सेन के अटेड
हो हो
ट्रेिंग सिटम बि सेप शॉपचा विशस सिटीम
हा पाच ते सहा त्यांची एक्सरसाइज चालते सहा ते सहा साडेसात ते सात अर्धा घंटा काहीतरी झुंबा गिंबा चालते सात वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत त्यांचे मग झूम मिटिंग चालते
हम्म. प्रिमियम कस्टमर्स राहतात
हो आणि सात त्या अ झून मिटिंग आणि आठ वाजतापासून तर नऊ वाजेपर्यंत यांचे बुक रिडिंग चालते
अच्छा
म्हणजे टाईम पाहा तुम्ही पाच ते नऊ पर्यंतचा
बरोबर आणि त्याचा इफेक्ट बी दिसत ना सर मग
ह आणि इकडे धामणगावातला जेवढा एरिया आहे का नाही सगळे डॉक्टर लोक वकील लोक शिक्षक लोक हे अशी त्यांची कम्युनिटी आहे मॅक्स टू मॅक्स तो वकीलच आहे
प्रीमियम कस्टमर्सकडेच फोकस आहे आपला आपला फोकस जो होता चेकअप मशीन मु वगैरे नाही का एकदम खाली चालला गेला होता
आपली चेकअप मशीन युज करतय ते
अच्छा
त्यांनी मला म देतो बोले आमक करते बोलले य आत्ता त्याले दोन तीन दिवस आले दिल ते मी
हा हा
मग काय म्हणे
करत त्यांचे ते हे टाकलं त्यांनी द म्हणजे शॉप घेतला रेंटने वेलनेस सेंटर टाकलं धामणगाव मध्ये
हा हा
तिथे कस्टमर स्वतःचिथे स्वतच क
अच्छा अच्छ
हम्म
सही हे. डुबे चा मला फोन आलता एक दिवस
हा
तू मे पैसे देेत जो बोला ना म इतरी मशीन दे दूगा
हॅलो
हं हं हावं. त्याले चव येते मदा मदा
हो.
त्याचं दन काम चालू आहे ना आता ते वसुलीमध्ये बी कमिशन वगैरे भेटते. लोन बिन मध्ये तो गाड्या वाड्याचीच करून राहिला ना त गाडी उचलाला यायलेच ना त्याना हा हा बजाज मध्ये आहे ना तो शोरमा इथे बजाज फायनान्सच्या मार्फत
अच्छ अच्छा हा हा
हा त्याचं चालू आहे वाटतं बढीया बुलेट बिलट घेतली ना त्यानी.
हो.
हम्म
फानान्समध्ये एवढी ज एवढी कमाई नसण होत.
काय माहित काय करुन रायला तो.
नसण होत दुसरं कायतरी करू ला तो शंभर टक्के सांगते मी तुम्हाले कारण हे असं काम आहे की याच्यामध्ये म्हणजे एक फिक्सच राहणार ना एक सॅलरी
आणि जे काही रिकव्हरी करण त्याच्यावर एक हूं काय तरी पर्टिक्युलर ते कमिशन देणार ते छोट मोठ
चल हा तेच त बघावं लागेल पण आता चालू आहे त्याच्या आणि मधात मी एक एकचदा भेटला होता दोन तीन वेळा अमरातीकीलोट मी एकचदा भेटला होता त्याला डबल भेटायची इच्छा चं नाय झाली मला. फोन ही नाय लावला मग आलो म्हणून
हो.
होत अंते दखस आला मले अफसर देखो ये पटाले ये दो बच्चो की माँ ये बोले इसको एक बच्चा हे बोले इसकी अभी अभी शादीे होगाई म्हटले हेट ये कोण होत तयार पंकज सर चा मध्येच फोन आला होता तेरा भांडा क्या बोलता बोले में बोला कुछ नहीं और दो चार अन्ट्या पटा लिया वो बाबुराय हो गया ना बोले उसका. त्याच्यामुळे मग ते आता तो म्हणजे अ अब लडकियोके पिछे नही पडेे ना वो. हा अँट्याच लगेंगा बोलो असे म्हणतात. हा बरं हाय चालू दया.
हम्म.
आपण अशा गोष्टी काही पडलो नाही ना तर ते एकदम वेगळ वाटतात ते विचित्र वाटतं.
ओ हं.
तेच तर अनुभवच नाही काहीच. हीरो पण झिरो झिरो वन पर्सेंटही नाहीये.
हा ना यार मी आता आजूबाजू बघतो ना तर असं वाटते की या क्षेत्रा आपण खूप आजूबाजू बघतो ना
हा
ठीक आहे. आपले क्षेत्र कुठलं होतय की आपण पब्लिक स्पिकि मुळं हे न. बाकीचे नॉलेज घेतो पण या क्षेत्रात आता लोक फोट ना बघतो ना आजूबाजू म्हटले या क्षेत्रात आपण लय मागासवर्गीय अहं. त्याविषयी बोलतच नाहीत आपल्याला.
हम्म. वर्ष गेलंय व सर अर्ध वर्ष म्हटलं साठ साठ टक्के चालल्याही गेल.
बक्का ब बक्का बक चालय आप
मी दोन हजार पंचवीसचा हिशोब ना लागू राहिला.
अहं अहं. काय म्हणजे माहित आहे का की असा विचार करा ना की आपण किती वर्ष एका क्षेत्राच्या माग ती डोक्यात तेच होत.
हा तर त्याच्यातले विचार आहे नाही मा डोक्यात तर काहीच नाहीय. मी कमीत कमी पाच पाचक महिने झाले जवळपास मी आयडी ओपन नाही केली काय माहि
मी पण नाही केले लिटरली मी पण नाही केले.
ग्रुप मधून तर व्हॉट्सअप मधून सगळ्याच ग्रुप मधून लेफ्ट आहे आणि ऍप गिप सगळी डिलीट म्हणजे काहीच नाही आहे.
नाही ग्रुपमध्ये तरी आहे, म्हणजे बाकीच्या विदर्भ वगैरे मधून तर रिमू झालो म्हणजे हे चालूच होतो मी आधीच खूप आधी फक्त आपला क्रिएटर ग्रुपवाला नाही का?
बरोबर.